हॅलो
नमस्कार ताई
नमस्कार ताई
आज आपण अन्नाची नासाडी आणि त्याचे परिणाम या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया
नक्की ना बोला
अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे तरीही जगभरात मोठ्या प्रमाणावर अन्न वायासाठी ह चिंतेची बाब आहे
जस की आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न बनवणे साठवणुकीची योग्य व्यवस्था नसणे लग्न व समारंभात जास्त अन्न वाया घालणे अन्नाबाबत जागृतीचा अभाव असणे
हो पण म्हणजेच लग्न समारंभ, हॉटेल, घरे, शाळा आणि बाजारपेठ उरलेले अन्न हे फेकणे हे एक अन्नाची नासाडीच आहे.
अगदी बरोबर अन्न वाया गेल्यामुळे समाजावर काय परिणाम होतात ताई
अन्नाशिवाय जीवन अशक्य आहे त्यामुळे शरीराला ऊर्जा पोषण आणि रोग प्रतिकारशक्ती मिळते.
जगात लाखो लोक उपाशी झोपतात एका बाजूला अन्नाची नासाडी होते दुसऱ्या बाजूला लोकांना पुरेसे अन्न मिळतही नाही.
अन्न वाया गेल्यामुळे समाजावर काय परिणाम होतो? त्यामुळे भूक कुपोषण आणि गरिबांच्या समस्या वाढतात. अन्न वाया जाण्यामुळे त्याचा आर्थिक परिणामही होतो का?
हो ना होता. अन्न उत्पन्नासाठी शेतकरीला पैसे वेळ आणि महत्त्व खर्च मेहनती लागते ना?
हो अन्न वाया गेल्यास ही एक सर्व गुंतवणूक वाया जाते त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही नुकसानच होतं.
पर्या पर्यावरणवर परिणाम अन्नाची नासाडी पर्यावरणासाठी हानिकारक आहे ना?
होय अन्न उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी जीवन आणि ऊर्जा वापरली जाते.
अन्न कचऱ्यात टाकल्यावर त्याचे विघटन होऊन हानिकारक वायू तयार होतात. आणि प्रदूषणात ते घटक मिश्रित होऊन आपल्या श्वासाद्वारे आपल्या शरीरात जातात.
हो त्यामुळेच हवामानाच्या स बदलाच्या समस्येलाही चालना मिळते. याबद्दल विद्या विद्यार्थ्याची भूमिका काय असेल?
विद्यार्थी अन्नाची नासाडी कशी टाळू शकतात?
ते ताटात आवश्यक. तेवढेच अन्न. घेऊ शकतात उरलेले अन्न फेकू नये याची- त्यांनी काळजी घ्यावी मित्रांसह अन्नाचे महत्व समजावून सांगावे आणि शाळेमध्येही जनजागृती करावी.
अन्नाची नासाडी टाळण्यासाठी उपाय अन्नाची नासाडी रोखण्यासाठी कोणते उपाय करता येतील?
होन अन्नाची नासाडी- टाळता येेते आवश्यकतेनुसार अन्न बनवणे अन्नाची योग्य साठवणूक करावी उरलेले अन्न गरजू लोकांना द्यावे समारंभात अन्नाची योग्य- नियोजन करावे अन्नाबद्दल जागरूकता वाढवावी.
प्रेरणादायी संदेश अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे आपल्याला सांस्कृतिक मानले जाते.
म्हणून अन्नाचा आदर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
अन्ना अन्नाच्या प्रत्येक कण शेतकऱ्याच्या कष्टाचे प्रतीक आहेत ना?
हो अन्न बाद. वाणे म्हणजे पैसा पाणी ऊर्जा आणि पर्यावरणात वाचवणे.
निष्कर्ष काय निघतो ताई यात.
आज आपण अन्नाची नासाडी तिची कारणे परिणाम आणि उपाय यांची माहिती घेतली अन्नाची नासाडी, हे केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय समस्या आहे.
चला आजपासून आपण अन्न वाया घाल घालवणार नाही अशी प्रतिज्ञा करू.
हो. अन्न न वाया घालवण्यासाठी आपण अजून कुठल्या कुठल्या उपाययोजना करू शकतो ताई.
आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न न बनवावे याच्याने पण अन्नाच अ अन्न वाया नाही जाईल.
हो आणि लग्न समारंभात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तरी ते वाया घालवू नये अशी एक आपण जनजागृतीही करू शकतो.
अगदी बरोबर.
त्यामुळे लोकांमध्ये काही बदल होऊ शकतो का?
होऊ शकतो ना ताई, सर्वांनी मिळून एकच स्लोगन वाचलं आणि कुठे लावून ठेवलं लग्न समारंभाच्या ठिकाणी तर होऊ शकते.
तसंच प्रत्येकाने अन्नाचा प्रत्येक कण शेतकऱ्याच्या कष्टाचे प्र ते समजून जर वाया नाही घालवलं. तरच आपण अन्न वाचवू शकतो.
अगदी बरोबर. जगातले असे काही लोकं आहेत, जे उपाशीच झोपतात ना. त्यांना पुरेसे अन्नही मिळत नाही.
हो. म्हणून अन्नाचा आदर करणं प्रत्येकाची आपल्या समाजातील जबाबदारी आहे.
अन्न कचऱ्यात टाकल्याने पण त्याचे काही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात.
हो ना, आवश्यकतेनुसार जर आपण अन्न बनवले तर ते कचऱ्यात टाकण्याची वेळंच येणार नाही, आणि अन्नाची जर आपण योग्य साठवणूक केली तर ते गरजू लोकांना पोहोचवता येईल अशी सोय आपण करू शकतो.
हो ना. आणि जर लग्न समारंभात किंवा इतर कार्यक्रमात अन्न जास्त झालं पण तर आपण ते गोरगरी गोर गरिबांना वाटू पण शकतो ना. असे पण काही संस्थान आता तयार झा झालेले आहेत.
हो अन्नाची जागृकता ही आपण जास्तीत जास्त सामाजिक कार्यक्रमामध्ये वाढवू शकतो.
हो अगदी बरोबर.
लग्न समारंभात सगळ्यात जास्त अन्नाची नासाडी होते, लोकं आवश्यक तेवढे न घेत. जास्तीचे अन्न ताटात घेऊन ते उरलेले अन्न फेकून देतात त्यामुळे ही अन्ना खूप जास्तच अ नासाडी होते.
काही लोक हॉटेलमध्ये गेल्यावर जास्तीत जास्त जेवण ऑर्डर करतात ते फक्त फोटोशूट साठी आणि ते थोडे नाही खात आणि जास्त वेस्ट करतात त्याच्याने पण अन्नाची नासाडी होते.
हो ना हॉटेलमध्ये सुद्धा अन्नाचे ना नासाडी खूप जास्त प्रमाणात पैसे देऊन विकत घेतलेले अन्नसुद्धा अन्न तरी लोक कचऱ्यात टाकतात.
हो हा विषय तर खूप गंभीर आहे ताई
हो न आणि हॉटेलमध्ये तर ही रोजची नासाडी असते लग्न समारंभात तरी एखाद्या दिवसाचा विषय आहे, पण हॉटेलमध्ये तर रोजच अन्न हे कचऱ्यात टाकला जातो.
हो हे अगदी बरोबर आहे.
त्याच्यामध्ये जर आपण हॉटेलवाल्यांनी जर जनजागृती केली तर ते यांना काहीतरी आपण म करू शकतो.
तेही आपण अन्न गोर गरिबांना देऊ शकतो तिथून साठवून.
हो ना अन्नाची नासाडी टाळण्यासाठी भरपूर उपाय करता येतात पण लोकांना त्याची जनजागृती आहेच नाही
हे अगद अगदी बरोबर बोलले तुम्ही आपण या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊया. आणि हे आपण अन्नाची नासाडी थांबवूया
हो ना अन्न अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे जर प्रत्येकाच्या मनात रुजले तर आणि ते आपली संस्कृती जर आपण मानलं तर अन्नाची नासाडी नक्कीच थांबवता येईल. धन्यवाद! थँकू हेे तू नवत